हॅलो
आवाज हॅलो
हा
आवाज येतोय ना
हो येतोय
बर
मशीनवर बसलाय काय
नाही ग ते कटिंग करते ब्लाउज रा
हॅलो
ना तुझं काय काम चालूय का
अम
मशीन काम चालूय का काय म्हणणार ती मैत्री
केलं ती पण मशीनवरर बसलेली शिवत शिवत आपलं
हो का अच्या मशीन कामच करते का ती पण
हम् क्लास ला होती इत पुसे सावळीवरन यायची ना क्लासला
एवडया लांब
हो
बापरे
तिकडून येत होती तिन इत क्लास लावलेला ना मॅडम कड
हम हम् हम अच्या त्या मॅडम जी तिथं कोण जातं की नाही
नाइ कोण जात ती नवीन आय तीच आय
निवढ्या हॅडल करते तीस प्रकाश अछ म्हणजे मॅडच्या काळात जेवढ होत त्यानाला
नाही तेव त्यातलं कोणच नाही सगळ आता नवीनच आहे जेवढे शिकले तेवढेच करतात आता घरी मग ह
मग ते विचारत नाही का कोण आधीचं होतं वगैरे त्यांना त्यांना विनाायला
नाही विचारात आता याने ऍडमिशन घेतलेले आहेत म्हटल्यावरण सांगितलं पाहिजे नाही या म्हणून तुमचे ऍडमिशन आहेत पैसे भरल्यात
हा मग तेच ना विचारते म
नाही विचारत
हा स जा ना का पैसे त्यां
हम्म मग ते काय करणार शिवती घरी तिला येतं तेवढं ब्लाउज ड्रेस
तुचं काय चाललंय
बसली ए मशीनवरच
महेश
बसलेच न हो्हती आता
स्यारी नाही ना अजूनच्या
ती पाच वाजता येते
तू जाणार आहेचणार ना
नाही व्हॅन आहे की त्या दिवशी व्हॅनवाला गावाला गेलेला ना म्हणून गेलेले
अच्छा
व्याना येत रे मन ह
एक बरे आता हे ठेव आता स्त पर् यकड
कोण
ऋणू दुकानात बसला पागत नाही ग बरं नाही वाटत ल वाईट त परी
हम् हम् आत्ता कुठे
दु मिक्सर भांडे खा श सग माणजे
हा हा
मिक्सरची भांड्याऊनत बोल
हम्म हम्म
सारखं लोकला तरी नाही्याय वाजत नाही
हो
ण तेवढंच लोकच कशाला पाहिजे
आज कॉलेजला सुट्टी होती का
नाही काय करतेय फुल कॉलेज लागलं ना त्याच्या क तस मिळतात
होय का
काय तर तल त दिवसभर आहे ना का ते सकाळी दन संध्याकाळी पाच वाजेप साडेपाच वाज
पण ते मग शिकवलेलं समजणार नाही ना तसं
सांगितलं तला मी आता र म्हणजे सगळेजण येईपर्यंत तरी आता पण अजून लेक्चर होत नाही नाही
हम् हम्
स्च बघायचं आच असं
तेच कि शिकवलेला समजत नाही ना परत असं करून
कोण आहे
मासी भरी
कसली
भागला भमडीन ते असेच बर तर मोठ्या आम्ही नाहीये त्यांच्याकडे ते भाभीकड मी घेतो पण त्या या दिवसात खायची नसतात घमायची
हम्म एक महिना झाला का चैत्रला
अस न किती विचारलं आताजून पंधर तारीख आहे ना
हो पंधरा तारखेच
दहा दिवस कयचा
दोन महिने आहे ना
अ नाही ज कॉलेज चालू झालंय का त्यांना सांगितलं सना
होय झालंय व चालू
कण तुमचाार विष जा
माता कॉलेज
आणि ती कॉलेजला जाणार बघ सांगितलं सर्यांनी त्यांनी
हम तसं चालतं म्हटलं का मग सर
हो चालत लगेच नाही नाच आज हो त्यांच त्यांचे लेक्चर कध असतं देघ ना डिग्री तर स्वतःच आपल्यास जास्त असनी
हम्म
ह
कटिंग करताय का काय
हो ये एक याच कटक ना अ ते पिसशी व्हायची आहे
हम् हम्
ते डपल जी शिवायची म होती त्याच्यामध्ये तर आ कसं टाकणार तुला माहित आहेत का त्या गोडवाल्या्या विषयस बब
कसल्या
गोलवाले बर बॅग असतात नाही का
हा
दोन राऊंड दोन सर्कल करायचे
हां
हा त्यांच्यात म ते थोडस एक अडीच इंचापर्यंत किंवा दोन इंचा नाही का एकामेकावरती ठेऊन खालून शिवून घ्यायचं
नाही मी ते कधी बघितली मी नाही शिवलेल्या
तसे कृष म्हंडला मैदानीच्या शिवायचे पणा मी आता बघितलं जे अस्त लावतो की नाही
हम्म
मास्तर घरला उडला ओ त्या तो तो तर कसा होल्ड करायच
हम्म
म्हणजे मला काय करावं लागेल तरटमध्ये टाकून तरटचा एक सर्कल करावं लागेल आणि अस्तरच एक आणि कपड्याचा एक
मग ते कपड्याच्या आणि अस्तरच्या मध्ये घ्यायचं
हा आणि त्याला गुट करून मग केलं पाहिजे म्हणजे ते कडकपणा येईल त्या पिशवीला
हा
तसं करते मी पण नाही शिवली फर्स्ट टाइमच शिवणार आहे
म्हणजे तिनं तसं तशी सांगितली का शिवायला
नाही घेऊ म्हटलं ते वर्ष देयची तर
हो की पण त्यांनी तशी सांगितली का आपलं तुमच्या मनान शिवणार आहे
मी शिवते की ट्राय करायला काय हरकत
हां हां हां चालतय कि ट्राय करायला काय
नाय काय असं अशी बी पिशवी तिला शिवून द्यायची मला तिने पैसे दिलेले आहेत मला आधी
हम्म हम्म
वाकळा होत्या तिच्या तेव्हाच‌ पैशे दिले नाण्याची शिवून पण होईल
हो ते हॉल हॉल हँगिंग कोणी घेतलं का नाही
नाही ते मॅडम काल बोलत होत्या पण ते घेतलेलं नाही ते लावण्या तर मॅडमला आज विचारायच होत तुम्हाला हव आहे का ते बोलत होती शाळेसाठी एक पाहिज पण ते छान आहे शाळेसाठी कुठे देत बसायच त्यांना
हो
त्यांना मी विचारणार आहे घरी हवा असेल तर घ्या घ्या म्हणणार आहे
हम्म हम्म सगळं मटेरिल आपलं म्हणलं गेल किंमत पाडायला नाही वाटत नको वाटत
काय काय
मटेरियल सगळं आपलंच आहे ना त्यात
म्हणजे
लेस वगैरे सगळं आपलंच आहे ना
सगळ सगळ
हां मग मग किती किंमत सांगितली तुम्ही
दोनशे
हा मग बरोबर आहे की दोनशे डबल टिबल पीक कपडा आलाय ना
हो तेथ सगळच ढबळ पकडलेलं आहे ते पाठी मागच तर अ साडीच पीस आहे ना साडी साडीतलं पीस काय काय शिवत नाही ना
हो
तसेच असतं हम्म कधी कधीत तस वाटत ते त्यातन तरी जी पण फॉर पिक्स घेतात म्हणा मला पण ते छान आहेत कडक आहेत पीस मग मी काय करते मला साडीवर होत असेल तर मी शिवते त्यातला नाहीत मग काय करते असं पिश्यालायला टाकते
हा पिशव्या शिवायच्या
हम् पिसवी म ह
पिशव्यांना ज वापरून टाकायची त पिसमाग
हम् चाले चले बघ
अह
साडेचार हजार
हो
होती
कर
तर तरता कळेल माणसं बसलती मलाशी थ
हम्
न ते करत तुला
आं
करते तुला परत कॉल बॅक
हम्म चाल मझा लागतोय का बघाय पाहिजे
हो चालेल तू कर आता मला.
हम्.
टाइम वगैरे पाहायचं अगं जरा टाइम नाहीतो परवा पण तुझं लक्ष नव्हतं टायमिंगकडे.
हम्म.
टामिंग कडे लक्ष दे महत्त्वाचं ते.
हो.
चाले ठेवते.
हां.